ते तर
काही नाही तुमच्या त्या सावखेड्याच्या मैत्रिणी आलत्या का? अनेक कार्यक्रम घातला बाई आम्हाला आम्हाला काही बोललेलं नाही ते सावखेडच्या मैत्रिणी त्यांना बोललेलं होत म्या चहा प्यायला आलेस नाही. त नाही तघितलं की मग ते सांगत त्या त्या भावना ताई आणि ही दोघीच राहत्या, दोघीच राह आमच्या बी मैत्रीणी होत्या त्या तुम्हीच घातलं मग सांगायचं त्या ताई घरी, आल्या होत्या बाई आली होती आली होती एक बाई मग सांगाच त्या ऋतूला म्ह गर आपण त्यान गला म्हण. म्हणे आम्हाला घरी कोण नाही ती शाळेतून येऊ राहिली.
बई त्या भाऊना ताई न आम्हाला काही बोललेल नाही त्या रोजी डोहाळे जेवण झालं. त्यांच.
हा का. खरंच भा बोल ना नाही जाग आजकाल तीन जा म्ह. लवकर बोलून घे त्यांना. म्हणून नाहीना बोल नाही बदलाला.
होव का हो व व
बई मग आम्हाला काय सांगता तुम्ही तुमचा लेस बैगरा चालू राहत्या इद तिथं गेलं का भांडण इद तिथं गेलं तुम
बोललेलं नाही अस नाच कुडं आपलं जवळचं जवळच
नाही तुम्हाला भांडण च शिकेल आहे बाई खरंच
नाही भे तुम्ही आश करताय म बोल
पर गावातून तुम्ही भांडायला पक्के ये.
हा म तुम्ही तर दोन नंबर मारून जायत.
नाही बाई आम्ही नाही भांडत आम्ही आमच्या आमच्या दोघी राजे हा चांगलं आहे ना.
हव का तो देवाण चांगलंय का?
तो चांगला आहे खेळतोय.
हो का त्यांच घरी बसेल आहे काय तुम्ही जाऊन ह बाई महीच गरहने हव हव बाई माझे च गराणे करत असेन तुम्ही दोगी जणी ह खरंच बाई असंच करत असेल. ठेवा आता.
ह.